हॅलो.
काय करत्यास?
काय नाही बघा बसलोय, तुम्ही काय करालय?
मी पण काय नी बघ बसलोय.
झाला का नाही स्वयंपाक तेन?
स्वयंपाक अजून काही नाही बग बसलोय, तुमचा?
आमचा काही नाही मी निवांतय हाय, आमची आत्ती तेन कराय लागल्या. हम्म हम्म, आतीकडे आलोय ना आम्ही चार दिवस.
होय? भारीच हाय की बज्ज्या म्हनलं. तब्येत बिघडलीया जरासं.
होय, काय झालंय?
सर्दी.
हॅलो.
बग.
काय झालंय म्हणलं?
काय चाललंय?
तुम्हाला काय झालंय तब्येत बिघडल्या म्हणालयसा म्हणून म्हटलं?
फक्त सर्दीच झाली ये ग.
हां हां, मग दवाखान्यात वगैरे जाऊन यायचं नाही काय?
ते सर्दी एवढ्या सर्दी साठी कुठे जात बसता?
पण अ सर्दी पण नंतर म्हणजे वाढत गेली की डोकं तेन लय दुखतंय वो त्यां म्हणून.
बघायच आता.
हम्म. जरा मग गरम पाण्याची वाफ तेन घ्यायची झेंदुबाम टाकून. हां घ्या की. काय करना हं.
काय मग कसं वाटतंय वातावरण तिकडलं?
काय वातावरण पाऊस बीऊस हाय हम्म, दोन तीन दिवस झाला पाऊस लागलाय. गेल्या आड दिवस काय पाऊस नव्हता का काय नव्हता ऊन होत कडकडी.
होय.
हम्म.
आता लागला की लागतयच.
हां मोठा हाय काय? हां हां.
अशा वातावरणामुळेच तब्येत बिघडते.
होय. हा पाऊस बी असला आणि आभाळ आला कि मग लई असं. मग जड जड होते. हम्म मग काय करूच वाटतं नाही होय केलता की केलता की हा . नाही केला करायचा नंतर आता.
हा.
हम्म चालतं साधा कॉल मगाशी नुसता
ह
हम्म हम्म. तुमच्या मुली काय कराल्यात टाइम संपत आला . पण सांगितलं .
हा तुमच्या ते भावाचं. पोस्टान लायसन आले वाटत बहुतेक .
हा तुमच्यात आले का.
हो हा
चालेलं हा हा हा हा.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
ठेवा घेऊन जातोय त्योव
हि ठेवलय सोडा . ताई तुमचा छोटा भाऊ पण तिकडच आहे काय खाणीवर.
होय माई इथेच आहे दोघेपण.
होय मग कधी आता उद्या निघणार दोघं पण.
होय आतीची मुलगी घेणार आहे मी आणि ह्यो
ती कशी भरावे.
हम्म तिला तिथं कॉलेजला घातलय ना.
ह.
मग तिथनं हिथनं येऊन जायला मग तिला म्हणजे लांब होतय मग तिथं मग आता. आमच्यात हाय वहिणी जात्या आमची एक कॉलेज मध्ये शिकवायला मग तिच्या बरोबर ती येऊन जाऊन करणार आहे.
होय.
हम्म तिच्याच कॉलेजमध्ये आहे.
होय काय.
हम्म मग हितन बसन व वगैरे यायचं म्हणल कि तिला जरा हे होत वेळ होतय. हा सकाळी आठ ला कॉलेज आहे.
अ मग घरातन सहालाच निघाय लागतय मग.
हम्म. आणि बस बदलत यायला लागत इथं उतरलं की आणि चालत नाही तर रिक्षा.
हम्म.
काय
मग हा स्वयंपाक तेण कधी करायचां म आता.
च. आता करायचं छोट्या मुलगीला क्लास. पोरीला घेऊन यायच आणि मग करायचं. स्वयंपाक आमचे मिस्टर करणार आहे ओ.
मिस्टर करणार आहेत.
होय मिस्टरच. कोबी मंचुरियन करणार आहेत बघा.
होय काय.
होय.
जेवण येत व्हय त्यांना करायला.
हे एक नंबर त्यांचा नाद केलं की हार.
हा. लवकर ये खरं भारी आहे किम तुम्हाला.
बस त्याने हॉटेल मॅनेजमेंटच शिकल्यात काय. हॉटेल मॅनेजमेंट च शिकल्यात
होय. भारी आहे की मग मग तुम्हाला कधी तर कंटाळा आला की सांगायचा त्यांना मग करायला.
कंटाळा नाही आता त्यानी सांगितलं की मी रोज टायमाचा करतो तू एक टायमाचा कर.
हा हा.
हं.
मग चालतेय की मग निवांत हायस.
हो आता त्यांनीच करणार आहे स्वयंपाक मी झोपणार आहे आता.
हम्म जरा आजारी पण आहे सां
व्हय. मला म्हणले तू विश्रांती घे मी करतो कोबी मंचुरियन
हा हा मग घ्याकी विश्रांती चांगल. चांगला नवरा मिळालाय की तुम्हाला.
हो सोन्याच्या गुलापाहिजेत.
हा मग. एवढं बायकोला एक वेळसच निवांत स्वयंपाक वगैरे करू देतोय म्हटल्यावर.
हो आहे.
हम्म.
नवीन नियम चालू केलेत ना त्यांनी.
व्हय.
होय सकाळच माझ्याकडे असं. ते संध्याकाळचं त्यांच्याकडे असते. कारण की सकाळचे मुलींचे डबे वगैरे असतात ना.
हम्म.
मग तरी पण जॉब ला जातात सकाळी.
हा.
मग त्यानी म्हणले मी संध्याकाळी बनवतो तू सकाळी बनव. हो चालतय मनुया.
चालतंय की.
हय.
मअ परी काय गं बाई बसूनच जाऊन या की मग.
जाऊन यायचं बघा तुमच्या आत्तीची मुलगी जरा छोटी कडकच दिसतीया बघा.
हा होय हाच नंबर आहे का? कडक आहे जरा ती जरा तीला म्हणजे, असं चेष्टा वगैरे केलेली नाही चालत तिला.
होय काय
हम्म. कॉलेज मध्ये काय होत्याच की मैत्रिणी झाल्या कि की तसं मग चालतंय चेष्टा वगैरे केली की मग
म्हटलं घरात चालत नाही का. ह्अ काय नाही बघा.
काय बनवणार मिस्टर कोबी मंचुरी बनवून झाल्या का अजून बनवायच्या आहित.
आणायला गेल्यात कोबीज कॉर्नफ्लाॉवरचं पीठ वगैरे-‍-
हा
मला म्हटलीत दहा मिनटात करतो तू शांत बस म्हटलीत.
हा मग जरा पाण्याच गरम पाण्याची वाफ घेऊन झोपा आता.
होय तसच करणार आहे बघा.
हम्म.
ह्यांनी बनवतात मी खाणार आहं.
होय चालतंय की.
पोरी शाळेला कितीवीला आहेत तुमच्या?
एकू यतेय काय हॅलो,
आणखीन काय चाललंय बघा.
शाळेला कितीवी आहेत म्हणलं पोरी?
आमच्या मुली होय मोठी मुलगी चौथीला आहे. छोटी मुलगी लहान गट मोठ्या गटाला आहे.
हा.
ह् चालतंय म आणि, इचलकरंजी मध्ये.
हा हा मोठी शाळा आहे ना ती?
होय मोठी शाळा आहं दहावी पर्यंत आहं बघा.
हम्म. माझ्या तरी सगळ्या शिजायला लागत्यात काम.
बरी हाय काय?
होय होय सगळी बरी आहीत. तुम्ही कसे हाय घरची? होय आहेत की. तुमच्या घरी बी सगळे कसे आहित.
आमच्या घरचे बरे आहेत बघा सगळे. तुमच्या त्या आत्याच्या मुलगीला फोन लावायचा म्हण तर टाॅस्क त्या छोट्या मुलगीला.
काय म्हणला?
त्या आत्याची छोट्या मुलगीला टास्का वून फोन करायचा म्हणतोय ती काय. आता करा तेव्हा करा म्हणजे ती बघ अशी दुपारी दोन वाजता केली. अडीच वाजता करतो म्हण परत तिचं काय रिप्लाय
जेवला का? नाही त्याच्याकड फोन नसतोय ना त्याच्या दादाकडे असतोय. मग जेव्हा दादा घरी येईल तेव्हा ती करणार. नाहीे संध्याकाळी आता येतोय तो डायरेक्ट. आता एकदा गेला की बाहेर मग अ नऊ दहा वाजता येतोय डायरेक्ट जेवायला आजीपासून. .
हो का आहे.
हम्म. .
मी किती वाट बघितलं दुपारी.
हम्म. किती झालात का नाही तुमचे कॉल. . इकडं . हा हा. करून घ्या कॉल सोमवारपर्यंत पूर्ण करायचय. हम्म .
करायच आवड पडते कोणाला असा पडते काल सृष्टीला केलं. पुढ सभिकषाल केलंय. म्हटलं मग असजते मला बघूया.
हम्म चालतय करा कि मग. .
आणखीन काय विशेष बघ?
आणखीन विशेष काही नाही बघा. आता गला वर्क करत बसणार ब्लाऊज. होय तेच जदार करत बसायचंय तेच.
होय का.
पणी क .
बघ तुमच्या आत्या .
तुम्हाला ब्लाऊज वर्क करून घ्यायचा असेल तर मग द्या आमच्याकडे.
ब किती घेतात सांगा की?
डिझाईन प्रमाणे घेताय होव.
डिझाईन प्रमाणे घेताय होय. मग तुमचं घर कुठं आहे सध्या?
आमच्या घरीचार रंजीतच आहे.
हचरकरांची बरीच आहे काय .
हा.
तुमचा पत्ता सांगा? तुमच्या पत्त्यावरती येऊन आम्ही भेटू तुम्हाला आम्हाला जशी डिझाईन. पाहिजे तसं बघूया . तुमच्या आत्याची छोटी मुलगी काय मध्ये मध्ये लईच बोलते की.
होय चाज आहे . ठेवू का वेळ झाल्या? हां हां.